हा न.
हा नमस्कार बोला काय म्हणता झाला आवरली बाकीची कामं.
हो चालली हळूळू झाली तयारी पण, स्वयंपाक बाकी आहे.
अच्छा, बरं तुम्ही नॉन व्हेज वगैरे खाता का.
हा नाही, व्हेजिटेरिंग आहे मी.
काय म्हणाल्यात?
म्हटलं व्हेजिटेरियन.
वेहेजिटेरियन आहेत का हा, बर बर ठीक आहे. अच्छा बरं. म आज काय हे स्पेशल?
अआज स्पेशल असं काही नाही आज आम्ही वरणभात केला. आणि बटाट्याची भाजी करायची रात्री.
अच्छा बरं.
आपण सण परंपरा या विषयावर बोलू.
हा हो तुमच्याकडे मग कोणता सण करत जास्त साजरा मोठा.
तसं आम्ही सर्व सॉल करतो महाराष्ट्रीय असल्यामुळे.
हम्म हम्म अच्छा.
आणि सण आणि ते. कस म्हणजे आपण महाराष्ट्रात प्रत्येक सण हे प्रमुख आहे. आता बघा आषाढी अ आषाढीची वारी चालली आहे पंढरपर.
हो, हो, हो.
तर आषाढाची म्हणजे ते एक आपण जरी वारीतला नाही जातात.
पण मग घरी कस त्या दिवशी विठ्ठल, रुक्मिणीचे मूर्ती ठेवून विविध प्रकारचे डेकोरेशन केले जाते त्या दिवशी हा म्हणजे प्रत्येक आम्ही. अ छोटे का होईना घरात म्हणजे आपल्या आव आजूबाजूच्या परिसरात. व्हाी दिंडी काढत असतो.
अच्छा असते का दिंडी तुमच्याकडे.
दिंडी नसते पण मग आमच्या. नाही नाही देऊळ आहे आमच्या गावात.
अच्छा.
तस थोडं लांब असल्यामुळे प्रत्येकाच्या एरत जेथे लोक काय करतात आपल्या विठ्ठ मीनुस ज मळ तयार आहे ना.
हा, हा.
त्याचा अभिषेक वगैरे करून असं म्हणजे फिरवली जाते थोडी. आपल्या आपल्या एरियात पाच ते दहा मिनिट. त्यानंतर मग त्यांना त्यांच्या आसनावर ग्रह म्हणजे अस. प्रस्थापित करून त्यांची पूजा अर्. मग त्यांना ते नैवेद दाखवणं त्या दिवशी कसं आपल्याला उपवासच असतो.
उपासच असतो हो उपसाला आपलं मुगाची भाजी. किंवा हे मुगाची भाजी वगैरे खातात का उपासला त्या दिवशी, की नाही.
नाही.
हॅलो,
त्या दिवशी फक्त एकेरी फरावच करतो अस, फ्रूट वगैरे असं चालत. खिचडी भगर असं चालतं त्या दिवशी...
हां बरोर नाही आमच्याकडे कसं आम्ही हो. आम्ही पण दुसऱ्या दिवशी सोडतो पण, आम आमच्याकडे उपसा झाला त्या दिवशी अशी मुगांची भाजी करतो. मी उभ म नॉर्म फक्त मिरची व फडणी द्यायची बाकी त्याच्यामध्ये काय नाही.. आणि ते वरीचे तांदूळ. त्याच त्याचा भात घाल करतो. आणि शेंगदाणे वगैरे म्हणजतलं हे भुईमुगाच्या शेंग्या वगैरे उकडून. ते करतो. कि त्या दुसऱ्या दिवशी मग नैवेद्य म्हणून आम्ही आमच्याकडे. हा वेगळी पद्धत हा. आणि आम्ही पण असं मूर्ती आहे आमच्याकडे त्याची पूजा वगैरे करतो. आणि आमच्या जर इथे स थोडं अंतर आहे म्हणजे पंचवीस वीस मिनिटं जातील एवढं. तिथे त्या देऊळ आहे त्या देवळामध्ये जाऊन पूजा वगैरे करून येतो. दुसऱ्या दिवशी नैवेद्याला म्हणत तर, आमच्याकडे असे हे करतात. अ घारगे अे काकडीचे घारगे त्याला आम्ही म्हणतो.. हे काय. त्याला घारगे घारगे आणि काय ते दुसरे एक नाव आहे. ते असंही करतो तहाच्या पिठांचे.
ते हा हा.
हम्म!
म्हणजे प्रत्येक गावाचा वेगवेगळा परंपरा असेल जे असेल ते.
प्रत्येका हेच्या प्रमाणे चालूच असत. कर आम्ही परत रक्षाबंधन आहे की रक्षाबंधनला आम्ही हे करतो करंज्या करतो. तुमच्याकडे पण करतात का?
हो करंज्या करतो किंवा मग असं वेगळा काही पदार्थ पुरणपोळी म्हणा. ते मध्ये आगटते करत असताना.
अच्छा! नाही आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये स्पेशल असं ह्या दिवशी नारळी पौर्णिमा म्हणून हे नारळाच्या चोईच्या करंजाच करतो आम्ही अशा.
हो, हा मग तेच महत्व आहे ना. त्या दिवशी पाासून म्हणजे अ मच्छीमार लोकांचे व्यवसाय चालू हो मग ते नारळाला खूप महत्व दिलेलं आहे.
हो नारळाला नारळ अण समुद्रला नारळ अर्पण करतात. होड्या ज्यांच्या होड्या आहेत. त्यांच्या हा आम्ही कि नारळ काय समुद्रामध्ये विश्र हो हो. काही परत होड्या वगैरे कोळी लोक होड्या वगैरे खूप सजवतात. ते जर शक्य झालं तर आम्ही ते समुद्र बघायला वगैरे पण जातो. छान असतं. आणि ह्या दिवसाला जास्त सवय महत्त्व कोणी लोकांचच जास्त आहे.
त्यांचा त्या दिवशी खूप मोठा सण असतो तो.
आं.
त्यांचा खूप मोठा सोण अस
हो त्यांचा खूप मोठा सण आहे्. बाकी काय नाय त्याच्यानंतर लय ते झालं की नाही पोळा आहे तो. गणपती गौरी सगळेच चालूच एकदा आपलं श्रावण महिना चालू झाला की गण सण चालूच होत चार महिन्यांची.
सन चालूच होतात हो बरोबर शा श्रावण महिन्यामध्ये बघा एक महिन्या तर पूर्ण मह देवाची भक्ती करण्यात जातो. उपवास असतात. शनिवार, सोमवार कोणाला तर पूर्ण महिना असतो.
हो मी पूर्ण महिना करते या दिवस म्हणजे श्रावण महिना.
हो का? अरे वा! नाही आम्ही शनिवार, सोमवारच करतो. एवढं पूर्ण तरं उपवास
हा म्हणजेण एक टाइम असं वेळ जेवते असं काही हे नाही.
हम्!
हो हो हो. उपवास सोडते हो हो. ते शनिवारी मारू तिच्या मंदिरात स हो.
बैल पोळ्याला तर हे ठ विकच असत्या पुरून पोळीच नैवेद्य लागते तसे मोठेच केले जातात.
हा हा तेच करतात ना.
श्रावण महिन झाला नाही का परत हरतालिका चालू होऊन जाते.
हो हरतालिका आहे.
हरतालिका झाली नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच गणेश चथुर्थी असते मग ते गणपती म्हणजे आमची तर गणपती आमचा गणपती जेव्हा बसतो आम्ही एक महिन्यापासून त्या तयारीस लागतो. त काय डेकोरेशन करायच आणि आम्ही सहसा घरगुती सामानातून करतो म्हणजे झोपडी बनवणं किंवा मग असं. थोडं डोंगर टाईप असं वेगवेगळे नवीन नवीन करत असतना.
हम् बरं. आम्ही पण असं सहायिक साधच करतो असं काही आम्ही बाहेरून काय आणत नाही. घरीच करतो म्हणजे असं मा रोपक किंवा रोपांचं हे करायचं किंवा कुठे एक छोटस गार्डन तयार करायच. आणि कशी आमची मुलं अजून लहान आहेत त्याच्यामुळे त्यांना तसं आवडेल असं थोडं थोडं काही ना काहीतरी चालू असतं.
आता मागच्या वर्षी आम्ही अयोध्याला गेलो होत तर मग अयोध्या प्रभू राम श्री तिची आहे न तरी अयोध्या न तरी ती सजावट केली होती. पण नंतर कोरोनामध्ये आम्ही कोरोनाचा ड हा कोरोनामध्ये कोरोनाचा डेकोरेशन केलेलं होत.
अच्छा बर हम् नाही आमच छोट छोट काही ना काही ते असत हा.
आप सण असला की आपल्याला म्हणजे प्रत्येक सणाची आवड अस ते ना तर मग असं वेगळ ह
आणि गणपती म्हटलं की कसं सगळी साफसफाई करा. महिना पंधरा दिवस आधी तरी करावंच लागतं सगळं. हे करायचंय ते करायचंय कलर ये तेे अच्छा बर आमचं गौरी गणपतीच असतं म्हणजे, आप ज्या दिवशी गौरींचा विसार आहे त्या दिवशी गणपती आणि आम्ही आता थोडे दिवस झाले म्हणजे पाच सहा वर्ष झाले गौ गौराई पण आणतो. आधी आम्ही गौरही नव्हत आणत हा कोरोनाच्या काळापासून हो जर कोरोनाच्या काळात ून आम्ही पण गौराई वगैरे करतो पण आम्ही श अ मूर्ती आणतो. ये नाही करत. हम्म
म्हणजे खूप त मु खोटा ठेवता ना.
हाय मुकवट नाही असे आपली हे असते ना मूर्ती आपली गणपतीची कशी मातीची,
तशीच मूर्ती आणतो. हो हो बाकी हे ना आणि त्याच्यामध्ये आपण पाच दिवस हे खूप छान जातात, पाहुणी कोण आलं की फराळ करा हे करा जे आपल्याकडे वर्षभर कोण येत नाही, ते वर्ष पाच दिवसात येऊन जातात खूप छान वाटतं दिवसभर अ दिसतं थकवा येत नाही छान घरात प्रसन्न वाटतं
तीन दिवस असतो ना तो कार्यक्रम
हो हो
म्हणजे आमच्याकडे नाही बसत आमच्या गल्लीत दोन तीन नंबरचे घर सोडून बसता म्हणजे आम्हाला बोलत असतात त्या का पण मग कसं आपल्याला छान वाटतं ना ते आपल्या घरी असल तर पण मग नाही चालत आम्हाला
हो
तुम्ही जाक असते असं डेकोरेशन वगैरे करायचं असतं त्यांना तर
हम्म हम् नाही आमच्या घरीच असतं गणपती आम्ही गणपती घरीच आणतो. पण आणि आमच एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही एन्जॉय पण आमचं खूप करत आमची मुलं ोट सगळी छोटी आहेत सगळ्यांची आमची एक सहा मुलं आहेत सगळ्यांची, आणि आम्ही असं घरात खूप पाहुणे येतात दररोज असं मजा वाटते प्रत्येक दिवशी, काही ना काही तेरी नवीन गोड पदार्थ खायला, आज काय उद्या काय ते रात्री परत स्नॅक्स पण ब काहीतरी वेगळं करायचं,
हो म्हणजे त्या कस गौराई माहेरी येत असतात ना तीन दिवस तर मग ती धमाल झालीच पाहिजे.
हो हो आणि आम्ही कसं मेन आमच्याकडे जास्त तेड
तर त्यांना ह माहिती मिळते ना परंपरेची, वेगवेगळी
हो हो हो आणि आम्ही कसं करतो ते आमच्याकडे मेन म्हणजे तेरड्याची झाडं माहिती आहेत तुम्हाला? तेच.
हो.
हम् हा त्या झाडांपासून आधी आमच्या म्हणजे ती कंपल्सरीच असते ते त्याची आणायची सुपामध्ये ते अं सात नऊ किंवा सात अे तेरडे हवे असतात ते ठेवायचे म्हे त्यांचे म्हणजे सॉलत मस्तरतो संध्याकाळ झाली की ते आधी आणून त्या्यायच्या आपल्या पाठीमागे घराच्या आणि संध्याकाळ झाली की त्यांचा. ते असे स्वच्छ धुऊून घ्यायचे आपल्या घरात कोण मारीकरी न असेल तिला आमंत्रण करायचं. तिला आणि तिला सांगायचं आमच्या घरात घेऊन ये लक्ष्मीच्या पावलांनी दिवा दिवाबती. टाईमात तिचा पण असं स्वामी समर्थ करतो पायांना असं कुंकु क वगैरे लावून पाय उठवतो. आणि असं वाजत गजत आमच्याकडे बे छोट वाजत गाजत आणतो तिला घरात छान स्थापना करतो आणि दुसऱ्या दिवशी मग परत बाराच्या आधी शंकर आणतो. तसं खूप छान म्हणजे छान होतं आमचं हे सण साजरे.
दुसऱ्या दिवशी ते सव्वा जेवण पण असताना वाटत?
हो हो ते ते पण आहे सवसनी पूजन वगैर. सगळं चालू असत आणि ते त्या दिवशी म्हणजे आमच्याकडे वहसा असत ते चालूच असतं दिवसभर.
हो चांगलं ताई छान वाटलं बोलून.
हो हो मला पण छान वाटलं पहिल्यांदाच बोल पण मस्त वाटलं. चालेल ठीक आहे हो चालेल परत नक्की करेल.